एक आवाज
हा ह इवरायला घरात जव
चहा पिऊन राहिली आता जेवन खत
हा चहा
हा चहा घेतो आता जेवण झालं दुपारी येस बारा वाजता आवाज नाही काय य तुला हॅलो हॅलो
बोल ना आवाज बोल ना बोल ना
उडला तिकडचा मला तिकडचा काही आवाज नाहीयेत हा आता येऊ राहिला काय निंदून राहिली काय कुरकुर कुरकूर आवाज येऊन राहिला. निंदन चालू आहे का म्हटलं. हॅलो हॅलो अह आवाज नाही येऊन राहला ना काहीच
हॅलो
अर बापा ब
काय घोर लावू लावू येईन हा हॅलो
आ
र तू बोलूनच नाही राहिली काही आवाज कसा येईल
अरे बोलू नाच राही ना
दम दम आला का वारात गेली
नाही बा बोलून राहिल ना मी
हा मला आवाजचून येऊन राहिलता आता लोक मी त्यासाठी बाहेर बसली बा इकडे
पोट्टे आलेत का शाळेतझ परा ठी काय गवतय गवत पराठी कमी गावात झाला ना मलाय हम्
हो ना हो ना
गवा
ते पहिले फॉर मारला असता की जसं कमी झालं असतं
मारलं ना म आता मारला काल
हो कालमारला फार आहे ना ह तुमचा च त ठ वला अ जाण मोघलते तू गेलती ना बाबूच्याे शाळे
आ गेलती गेलती
हा हो का
ले पुस्तक आणनली
हो काय पुस्तक घालते का मग
अर्ध्या आली अर्धे राली अचे
हो हो तसेच करतात नव्हते शाळेवरला आता अ सोमूचे मराठी च राहिल तर
होव ना
भेटलं मग आता एक ते पैसे पहिलेच घेऊन घेतात मग जेवढं पुस्तक
हा
काय म्हतात मामा
कोण कोणाच आहे
हम ह नाही पैसेे भेटतात ना मना
हो
कायच कराव भाई सर बाय नदी लागल्या मार्केटातले नाही
पैसे पहिला भरी आले ना म्हणून
हा मग तेच ना पहि पहिल्या सगळे बोलत आता मी नाहीय का दानापूरच्या वहिला फोन लावलता आताच तच्या मग घेतला नंबर त्याच्यावर पाठवलं म हाय म्हटलं क कोुणी आहे का फ्री कॉल मी ऑनलाई नंबर टाकून दिला होता कोुणाचा पुण्याला मॅच लावला म्हटलं जाऊ दे तिकडे नालपूरती म्हटल दहा मिनिट आता हे तो आला झाला की नाही की मी लावून पाहतो तुला एकदा डबल फोन हॅलो हॅर हॅलो और येत नाही का आवाज व हॅलो अरे काय घोर आहे रे बाबा हा आहेु आवाज येत नाही काहीच नाही हो ना
त बम एख दिम पाय गला